हॅलो, हॅलो.
हॅलो.
हो, हो, हो होगुदल पाहिजे. हॅलो, हॅलो वैष्णवी
हा बोल.
आवाज येतोय माझा?
होय आगण
हा, ह अग ते काहीतरी या टास्क म बोललंच पाहिजे म्हणा की आपण जस साईडला ठेवत तस चालत..
अरे मी पूर्ण टास्क तसेच केलेत माझे. माझ्या वहिणीच्या फोनला मी लॉगिन केल प्रोफाईल टास्क केला त्यावर काय टास्क येत नाहीत तेवढं केलं काय आनी र मी कॉल करून पूर्ण म्हणजे माझा फोन तिचा फोन असं जवळ ठेवून मी बाहेर जायची.
रिकामा ऑडिओ तुमचं पेमेंट किती आलं?
काय?
पेमेंट किती आलं म?
माझं पेमेंट एकदा दोनशे आले एकदा दोनशे आले एकदा शंभर.
हम्म हम्म. माझं एकशेचाळीस एकशेचाळीस आले तीन वेळा.
काय?
एकशे चाळीस आले. दोन तीन वेळा. आता आणि ट्रान्सपिशन्सीकेलेय किती येते कोणास ठाऊक? हॅलो. हॅलो. हॅलो. आवाज यालाय.